हा आवाज येतो काय?
हा येतो आहे माझं येतो आहे.
हो हो येतो येतोय बोला ना.
काय चाललंय मग.
काय नाही आत्ताच निवांत चहापाणी वगैरे झालं म्हटलं आता. कॉल बघूया एक दोन.
हा मग गेलेल का पिक्चर बघायला.
नाही नाही पिक्चर वगैरे बघायला कुठे आमच्याकडे नाही ना जात कोण.
होय नाही आता स्वामींचा पिक्चर आलेला ना म्हटलं गेला असचाल बघायला. बरेच जण गेलेले ना बघाय.
नवीन आलंय का अच्छा त देऊळ बंद
देऊळ बंद.
हा हा बरोबर बरोबर ते आलेल आपण. कस आहे जाणच होत नाही कधी टीव्हीला किंवा मोबाईलला कोणी पाठवला तरच.
हम्म आलेलं की टी व्ही ला पण आता.
होय का?
हो.
नेउळ बंद तू टीव्हीला आलेला
आलेच म्हणतात आमच्यात नाही टीव्ही त्यामुळे मला काय माहीती नाही. पण एकदा मला बोलली की लाग आज लागणार होता म्हण म्हणजे दोन तीन दिवस झाले.
होय का काय माहितच नाही आणि आता टी व्ही कोण बघते. मोबाईल आणि पाऊस होता एवढा त्यामुळे जरा काम वगैरे चालेली वेळच नाही आणि टीव्हीला म्हणजे त्या रेंज पावसामुळे कसं डिश चालतच नाही.
नाही नाही चाले पावसात टीव्हीचा आपण जास्त लावत नाही मी
लावत नाही आणि ते दिसतच नाही ना असं खरखर खरखर होते ना ती डिश वगैरे असेल तर चालत नाही. त्यामुळे छान होता पण ते पिक्चर बोवते कसं म्हणत. स्वामींच्या बद्दलच आहे हा त्यामध्ये पण शेतकऱ्यांच्याच व्यथा मांडलेत एक सामान्य स्त्री वगैरे असं काहीतरी आहे बहुतेक स्टोर मला पण एवढं काही माहित नाही पण असं ऐकण्यात आलेलं आहे.
हम्म शेतकऱ्याच्या आत्महत्या परत शेतकऱ्याला जो दर भेटत नाही बाजारात त्याच्याबद्दल परश अं कडधान्य वगैरे आपण बाहेरून विकत घेतो ते कसं आपल्याला म्हणजे भेटतंय. ह्याच्याबद्दल परत म्हणजे किती केमिकलयुक्तचा पदार्थ वगैरे म्हणजे कडधान्य म्हणा. पदार्थ म्हणा भाजीपाला ते किती आपल्याला पोहोचतय ते सांगत ते परत तुम्हाला सांगते आपलं शेती सोडून आपण शहरात जाऊन राहतोय ना. कि तुमची तुमची शेती म्हणजे तुमची जमीन सोडून तुम्ही जाऊ नका बाहेरच. कामाला वगैरे तुम्ही तुमची शेती करा असं त्या पिक्चरन म्हणजे सांगितलेलं आहे. आणि आपण जास्त ते देवाव श्रधा ठेवतो ना कि देऊ हे करल दे तेव करेल. पण ते देवाांनी त्यात असं सांगितलंय की तुम्ही माझ्या जास्त वलंबून रा नका तुम्ही जर प्रयत्न केला तर मी तुमच्या पाठीशी उभे राहीन.
हां बरोबर आहे बरोबर आहे.
हम्म अस सांगितलंय त्या पिक्चरात परत त्यांनी सांगितलंय. तुम्ही माझ्यासाठी देवळात तेवढं दान वगैरे करता तेच गर गोर गरिबांना देल. द्या म्हणून
हो बरं शेवटी देव कुठं खातो.
हो.
एखाद्या गरीब लोकांना वगैरे जर दिलं तर त्यांचा आत्मा तरीच लागेल ना म्हणजे थंड होईल त्यांना गरज असते. जेवणा म्हणजे अन्नाचे वगैरे किंवा पैशा पाण्याचे वगैरे त्या देव देव कुठे खातो का कधी बघितले काी आपण तुम्हाला एवढं छप्पन होऊ लावो. पण भोक नाही कधी खाल्ले केय का?
हम्म ह.
लोक आता ते शनी व शनीच्या देवळातोगरी तेवढं तेल तात ना लोक बापरे एवढं वेस्टच घालवतात हॅलो.
ह.
हॅलो आवाज येत. हा मला येतोय तुम्हाला येतोय का? शनी मंदिरामध्ये का नाही एवढंच ते लोक वाहतात ना त्या शनीच्या ह्याच्यावर तेवढं तेल वेस्ट जात.
जात हो.
मग ते कसं म्हणजे वेस्ट गेल्यानंतर ते परत वापरत पण येत नाही ना. हा ते जर आप तर एक तिथल्या लोकांच्या गरजा वगैरे भागतील ना, म्हणजे त्यांना ऍक्च्युली गरज हाय. आता बघा श्रावण सोमवारी का नाही, महादेवाच्या मंदिरामध्ये एवढं दूध ते म्हणजे वेस्ट जातं ना, सगळेण त्या दुधाचा अभिषेक घालतात. तेवढं म्हणजे दूध ते ना तेच जर आपण कुठल्या गोर गरिबांना दिलं किंवा म्हणजे ज्यांना एखाद्या शाळेमध्ये वगैरे जरी दुपारच्या छोडलं छोट्या ब्रेकमध्ये जरी आपण वाटलं, तरी पण त्या मुलांच्या म्हणजे पोटात जाईल. त्यांना प्रोटीन वगैरे कल्शियम वगैरे भेटल, हा माणूस विचार करत नाही. अंधश्रद्धेसाठी का नाही, ते देवाला म्हणजे असं भरपूर असं दान वगैरे देतात.
भरपूर.
त्या पहिली लोकं कशी म्हणजे जमीन भरपूर विकायचीत ना. जमनी विकाय केरामध्ये वगैरे जायची.
हा आता म्हणजे ते भरपूर झालं ना त्या प्रमाणात. शेती विकायच्या आणि सिटीत जाऊन रूम घ्यायचे आणि इकडच आपलं सेटल व्हायसाठी, ते जास्त प्रमाणात झालं.
काय होतंय तरीपण आपण नोकरच होतोय ना. म्हणजे कसं आपण दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार.
हा.
मग आपण नोकरच झाल ना, आपण थोडच मालक होणार आहे. तसं आपल्या जमनीच कसं आपण मालक असतो स्वतः. असं म्हणजे त्यांचं मत आहे. आपण जमनीत तो स्वतः मालक असतो. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काम केलं, नाही पाहिजे तेव्हा सुट्टी घेतली. तरी चालतं, तसं कंपनी वाल्याच्यात कसं आपण नोकरच.
आपल्याला पाहिजे तेव्हा सुट्टी वगैरे काही घेता येत नाही, त्यांच्या ह्याच्यान हेनच काम करायला लागतं.
हो, स्वतःच असणं किती महत्त्वाचं असतंय. हे त्यांना समजत नाही.
पहिल्या लोकांनी कशा जमनी वगैरे विकल्या आणि त्यामुळे कसं इंडस्ट्रीयल एरिया वगैरे तयार झाले ना. त्यामुळे कसं वाताव गावचं वातावरण दूषित झालं, त्या केमिकलच्या इंडस्ट्रीमुळं. केमिकल वगैरे भरपूर किंवा दूषित पाणी ते आपल्या नदीमध्ये सोडतात केमिकलचं.
हा.
नदीचं पाणी दूषित होतं. तेच आपल्या आरोग्याला, आपल्याला प्यायला येतं. शेत जमनीला येतं. त्यामुळं शेतीची सुपीकता वगैरे म्हणजे नष्ट झालेय
झाले आणि ते आपण केमि कल वगैरे शेतांना घालतो, त्यामुळे पहिली जमीन किती अशी म्हणजे ही असायची. बिना केमिकलयुक्त किती जमीन चांगली होती. आता ते आपण केमिकल घालून घालून, आपली चांगली जमीन सुद्धा आपण खराब करून टाकलीय.
आजकाल इंडस्ट्रीलचं प्रमाण वाढलं, त्यामुळे आपल्या जमनीमध्ये वगैरे सगळं कसं शेतीचं वगैरे केमिकलचं पाणी, आपल्याला प्यायला केमिकलचं पाणी. किंवा आपण मग त्यांच्या कंपनीमध्ये आपण नोकरीला जायचं, ते मालक होणार. आपण नोकर होणार. असं झालंय आजकाल प्रमाण.
आणि शेतीची कशी सुपीकता पण नष्ट होते, आजकाल फवारणे वगैरे. मध्यंतर मी एक व्हिडिओ बघितला, त्या को तिंबिरीचा ती म्हणजे असं आत्ता पिक लावलं का ऐकलं की, दोन तीन दिवसात हिरवीगार अशी कोथिंबीर येत होती. असा काहीतरी एक व्हिडिओ आलेला.
हो, ते केमिकल घातल्यानंतर.
फळे आपण डॉक्टर वगैरे आजारी पडल्यावर म्हणतो, फळे खा. फळांमध्ये पण किती केमिकल मारतात. बापरे ते फवारणी वगैरे इंजेक्शन वगैरे देतात वाटतं.
हो किती किती भरपूर, झाडांना लवकर फळ लागावी म्हणून कितीतरी इंजेक्शन त्याला देतात
किंवा ते फळ मोठं व्हावं म्हणजे. पहिले एवढे मोठे आंबे वगैरे होते का आजकाल कध संकरत राहिले आंबे एवढे मोठे. कलिंगड तर आजकाल दिवाळीमध्ये भेटायला लागलेत.
हम्म
पहि कलिंगड वगैरे कसे उन्हाळ्यामध्ये वगैरे भेटायचे आपण म्हणजे. सीझन मधे ही फळ येतात वगैरे. आजकाल कधी पण कोणत्या पण सीजनमध्ये कोणती पण फळ भेटाय लागले.
भेटाय लावल्यात हा.
क्ष वगैरे आपण कसं उन्हाळ्यामध्ये वगैरे खायचो किंवा कलिंगड ते आजकाल म्हणजे थंडीमध्ये चेयला लागले म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चेयला लागलेत. आंबे तर मला वाटते. पहिले तर साक्षी तृतीयन नंतर आंबी यायची आजकाल गुढी पाडवायला आंबे यायला लागलेत.
हो आणि आंबे तर चूर म्हणजे. ते आंब्याचं तर मला ते वाटते आपण मँगो ज्यूस प्यायला जातो ना बाहेर. कंटिन्यू सीझन चालू असतो काय काय माहिती बघलताव्हा तिथं मँगो ज्यूस भेटतोच. कधी पण तुम्ही अनिताईम पायाला जावा मँगो ज्यूस मागितल की रेडी असतो मग ते.
कंपन्यामध्ये त्याचा प्लग वगैरे काढते ती आणि त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक प्रक्रिया वगैरे करून ठेवतात.
आणि मग आपल्याला मँगो ज्यूस वगैरे बनतो आंबरस. थंडीमध्ये म्हणजे आंबरस पण भेटोताग्नामध्ये वगैरे आमरस. पूरी वगैरे असते ते म्हणजे अस केमिकलचा तमरस असतो तो एकदम घट्ट वगैरे. प्रक्रिया केलेला.
तेच की म्हणजे ते सगळं केमिकल युक्त आपण खातोय ना. त्यामुळ म्हणजे माणूस जास्त दिवस जगत नाही पहिले किती माणसं शंभर शंभर वर्ष. पहिली माणसं जगतात.
शंभर शंभर वर्ष माणसं जगायची पहिली. नारळाच्या झाड्याला पण असल काहीत इंजेक्शन वगैरे.
हो देतात देतात नारळी यावी म्हणून.
नारळ याईसाठी. इंजेक्शन वगैरे केळी केळी पण आजकाल म्हणजे असं ते पावडर वगैरे केमिकल टाकून पिकवतात.
हो म्हणजे असं कोणतच फळ किंवा. भाजीपाला राहिला नाही कि बिना केमिकल युक्त आहे म्हणून.
पहिले खेळ नवर किती चववासायचे आजकाल किती पण चांगले आहेत तुम्ही क्वालिटीची केळ घ्या. त्याला अजिबात अशी चव वगैरे नसतात त्याला गोडवा वगैरे असं अजिबात काही नाही. नुसती पिवळी धमक अशी झालेली केळ. आंब्यांना पण अशी पावडर वगैरे केमिकल वगैरे घालून पिकवतात.
हा न.
आजकाल मी असं काय राहिलंच नाही सगळं असं केमिकल वगैरे. एव्हा आपण सुद्धा क धान्य वगैरेस.
आता मध्यंतरी पण बघितलं ना एक कलिंगड खाऊन एका फॅमिलीचा मृत त्यू झालेला न्यूज आलेली.
एक्सपायर झाली ते कलिंगड खाल्ल्यामुळं.
कलिंगड खाल्ल्यामु मग बघा ना किती केमिकल युक्त.
त्यांना म्हणजे ते अन्नमधूनच विषबाधा वगैरे झाले असं झालं कायतरीे.
हा परत ते आता फ्लॉवरर् जरी आपण बाजारात वत घ्यायला गेलो. आता पहिला आपण किती फ्लॉवर खायचो ना मग आता त्या फ्लॉवर मध्ये. पण खराबी असे कितीतरी किडे वगैरे भेटतात.
भाज्या वगैरे पण आजकाल सगळं कसं केमिकल म्हणजे कसं माणसानी संकित केलंय आज लावलं का नाही लगे दोन महिन्या त्याचं फळ यायला पाहिजे. म्हणजे लगेच असं उत पाहिजे त्यामुळे आपण जास्तीत जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढलंय आपल्या याच्यामध्ये. शरीरामध्ये वगैरे धान्य वगैरे साठवत ना ते आपण जे पावडर वगैरे वापरताना ते पण हळहळू म्हणजे केमिकलकडेच आपण चाललेल आहे म्हणजे ते मग लाऊूनच म्हणजे असं आपण ठेवतो ना
हा ना ते माणसांनी शोध म्हणजे आपणच सुरुवात केली पाहिजे की किमलुक्त ते सगळं बंद करणं जर आपण सुरवात केली तर ते बंद होणार आहे नाही तर कशच ते कंटिन्यू चालूच राहणार मग.
बर तुमची दहा मिनटं झालेत मी परत करू का तुम्हालाच?
हा चालेल
फ्री आहे ना तुम्ही?
अ पाच मिनिटांनी करताय का? मी मेसेज करते तुम्हाला ह